हॅल हॅलो
हा बोल ना! काय करतेस?
माझी वॉइस येते ना तुला?
हो येतेय!
काय नाही मी बसले होते! तू मला विचारत होती! तेचना की तुला क्वीिक स्नॅक रेसिपी हवी होती!
हो मला म्हणजे थोडं अस भूक लागल्यासारखं झाल्यानंतर असं टेस्टी वगैरे पाहिजे होत! मग तू थोडं छान करतेस! असं ऐकलं मी फॅमिलीकडून तुझ्या! म्हणून तुला कॉल म्हणजे करायची म्हणजे कॉल कर! असं सांगितलेल फॅमिलीकडून मग मला सांगशील का तू कोणती रेसिपी? कोणती तरी? मोमोज माझ फेवरेट आहे हा!
तेच मी तुला तेच म्हणणार होती की मोमोज आणि कोल्ड कॉफी ची सांगते! ती क्विंक पण होते! पण तुला कोणत्या प्रकारचे खायचे? हेल्दी कि आपले चालतील
नाही दोन्ही पण चालेल मला टेस्टी पाहिजे! हेल्दीचं काही नाही! पण टेस्टी असं! म्हणजे भूक भागायला पाहिजे जिभेची चोचले देखील पुरवायला पाहिजे! कसे पाहिजे मला?
खिडकीत तर मी तुला दोन्ही प्रकारे सांग तुला कोणते बनवायचे! ते तू बनव! तर पहिला काय करायचं? आपण पहि पहिला ना! आपण ना स्टफिंग तयार करून घेऊया, मग आपण पीठकडे जाऊया. तर पहिला स्टफिंग तयार करण्यासाठी काय करायचं? हॅलो.
हां बोल ना.
स्टफिंग तयार करण्यासाठी आपण हा मी बोलते! हॅलो.
हा बोल ना! ऐकू येतय मला!
हा, स्टफिंग तयार करण्यासाठी आपण काय करायचं? पहिले एक कढई घ्यायची. त्यामध्ये अ, व्हेजिटेबल्स कोणते कोणते घालायचे? अ, काकडी काकडी बोलते! सॉरी, काकडी नाही! गाजर कॅबेज, कांदा आणि जर तुझ्याकडं पनीर असेल तर पनीर. स्मॅश पनीर.
हेल्दी आहे. पनीर म्हणलं हेल्दी ना?
हा पनीर तू कशात पण टाकू शकतेस जर तुला नॉनव्हेज खायचं असेल तर खिमा असतो ना आपला खिमा भेटतो मार्केटमध्ये.
हो हो.
हा तर खिमा पण टाकू शकतेस. आणि त्याला स्व ते करून घ्यायचं स्वते, सोया सॉस मध्ये स्वते करायचं. सोय सॉस एक चमचा सोया सॉस घेऊन त्याच्या स्वते करायच त्यावर त्याचा थोड फार कलर चेंज होत नाही, तोपर्यंत. आणि ते कलर चेंज झालं. कि थोड एकदम किंचित मीठ त्याच्यावर स्प्रेड करायचं आणि त्याला एक पाच मिनट झाकून ठेवायचं.
हा.
पाच मिनिट झाकून ठेवल्यानंतर ना मग त्याला गार व्हायला साईड ठेवायचं. म आता आपण मोमो ब बनवायला घेऊया, बॉल बनवण्यासाठी पहिला, काय करायच, की जर तुला हेल्दी पाहिजे असेल तर तू रास फ्ल किंवा राईस पेपर पण युज करू शकतेस किंवा मैदा थोडा आणि आपल्या गहूचा आटा असते ना. तर ते पण मिक्स करून करू शकतेस किंवा नुसत मैद्याचही करू शकतेस.
ओके.
हा जरी तुला मैद्याचे खायचे असतील मैद्याचे कर मिक्स, खायचे असतील मिक्स कर, नाहीतर नुसत राइस पेपरचे भेटतात ते पण कर,. तर त्यात काय करायचं. अ थोडस पाणी थोडस तेल मिक्स करून ते पीठ मळून घ्यायचं.. हा ते पीठ मळून घेतलीस की त्याला एका ओल्या कापडामध्ये ना एक पाच दहा मिनिट रेस्ट ला ठेवायचं.
ओके म्हणजे कापड मध्ये असं गुंडाळून ठे म्हणजे पॅक करू.
पॅक लई पॅक नाही करायचं नॉर्मल आपण नॉर्मल कसं ठेवतो तस. फक्त कापड ओल्हं पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्याला अ गुंडाळून तू थोड्या वेळ ठेवलीस कि त्याच्यानंतर, न अ एक दहा मिनिट त्याला रेस्ट होऊ द्यायचं, कि बाबा हा थोडं ओढलं होऊ द्यायचं पीठ त्याला पाणी सोकू द्यायचं.
ओके.
त्याच्यानंतर दहा मिनिटं रेस्ट ठेवलीस ना, तवर आपण सॉस ची प्रिपरेशन करून घ्यायची, घरातच सॉस बनवायच. काय करायचं आपल्याकडे सेजवान चटणी अस ते. केचप मेओनिज. तर काय करायचं, हा एक चमचा केचप घ्यायचा. एक चमचा मिओनीज आणि एक चमचा शेजवान सॉस घ्यायचा. आणि त्याला मिक्स करायचं. तर ती आपली, मेओ चटणी तयार होतीया. आणि तुला एकदम स्पायसी चटणी पाहिजेल असेल. तर त्याच्या सं स्पायसी, टँगी तर त्यासाठी काय कर हा, म त्यासाठी काय करायचं एक कढाई घ्यायची. त्यामध्ये एक, चमचा केचअप आणि एक चमचा सेजवान सॉस टाकायचा.
हा.
आणि त्याच्यानंतर त्याच्यात आपली टमॅटो प्युरी असते, ना टमॅटो प्युरी
हा
टाकायची. आणि थोडं काळं मीठ असतय. ना काळं मीठ टाकायचं.
ओके. काळ मीठ म्हणजे आपण शॉप मध्ये श शॉप मधूनच आणू शकतो.
हा पिंक रॉ पिंक राॅक साॉल्ट
हा हा सेदा नमक काय?
हा सेदा नमक,
ओके.
ते टाकायचं. आणि त्याला चांगलं मिक्स करायचं. आणि पाच मिनिटाची वाफ काढुन घ्यायची. ओके आणि पाच मिनिटाची वाफ काढलीस की, तुझी दुसरी चटणी तयार होते. टँगी चटणी
ओ वाव! खूप छान आहे. असं म्हणजे ऐकताच असं अ खाऊ वाटते, म्हणजे तोंडाला पाणी सुटेल अशी तू चटणीची रेसिपी स्पायसी सांगितलीस खूप छान वाटली. अजून मला सांगू शकतीस.
हा आणि त्याच्यानंतर ना मग काय करायचं आपली ही चटणी तयार झाली त्याच्यानंतर तो डो घ्यायचा. जो आपण रेस्ट ला ठेवलेला असतो. तर डोचे चांगले गोळे कट करून घ्यायचे.
ओके.
गोळे कट केलीस की त्याला लाटायचं आणि त्याच्यात जी आपण स्टफिंग तयार केली ना ती स्टफिंग भरायची.
हा आणि ती स्टफिंग भरली की आपलं इडलीचं भांड असतं बघ.
हा. जे स्टीम, करतो आपण स्टीम.
इडलीचं- भांडं असतं ना त्या भांड्यात ती स्टफिंग भरायची आणि त्या इडलीच्या- भांड्याला कि नाही थोडस तेल लावायच.
ओके.
हॅलो. हा थोडस तेल लावायचं. जाने ते मोमोजे आपण स्टफ करून तयार केले असतात ते एकावर रचायचे आणि एक दहा मिन. टस स्टीम व्हायला ठेवायची. मग त्याची टीम- झाले की तू त्याला तव्यावर फ्राय करून पण खाऊ शकतेस जर- तुला फ्राय करून खायचं असेल तर आणि जर- तुला स्टीम करून खायचा असेल तर तू तसाच टीम झालेला पण खाऊ शकतो ना ट. तर तू. तळून सुद्धा खाऊ शकतेस काय करायचं फक्त एक ब्रेड क्रम्स घ्यायचे. त्याच्यावर मैद्याच एकदम पातळ व बॅटर करायच. मैदानी कॉन्स्टचं त्यात ते डीिप करायचं त्या ब्रेड विक्रममध्ये डीप करायचा आणि तेलात सोडायचं
ओके ब ह्या तिन्ही पिके म्हणजे फ्राय केलेले चांगले हेल्दी
स्टीम स्टील चांगली कारण की स्टीम न काय होत माहिती आहे का जास्त ऑली पण नसतो त्यात
ओके
स्टीम आपल्याला वाफलेले असत ना ते फक्त
हा आणि त्यात व्हेजिटेबल्स आहेत त्यामध्ये हेल्दीी पण असतो नामोज
जर विदाऊट मैदा केलीस तर ऑब््हसली ती हेल्दीच असणार कारण की त्यात प्रोटीन्स सगळं गाजर कबेज त्यात ऑन हेल्दी काय मैदा घेतलीस तर थोडस अनलदी होते पण टेस्ट साठी काय लोक युजच करतात
तेवढं चालंय म्हणजे आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा दोनदा चालेलच ना हा मग तेवढं हो हो
आणि त्याच्यानंतर मग तुला ड्रिंक स - - हा बोल ना.
म्हणजे खूप छान असं टेस्टी असं तू मला सांगितलीस म्हणजे कसं करावं म्हणजे - - पूर्ण बेसिक पासून तुम्हाला सांगितलं. छान वाटलं. मी स्टीम केलेले मोमोजच बनवीन. कारण ते थोडे मला टेस्टी वाटल्यात. फ्राय के तू बोललीस के ते - - थोडे अनहेल्दी असतात.
हा थोडे कारण की आपण त्याला तळ - - ह त तेलात तळतो मग ते थोडं अनहायजेनिक होतच. हा ऑइली असत ना.
ओके आणि त्यात व्हेजिटेबल्स असल्यामुळे तू बोललीस मैदाच्या ठिकाणी आपण दुसरं पण युज करू शकतो. आटा वगैरे. किंवा म्हणजे ते छान वाट - - टेस्ट आणि तू चटणी तर ती स्पायसी चटणी सांगित- - सांगितलीस ना तू जे आपण म्हणजे सॉस - - वगैरे. ते मोमोज सोबत - - खातात ते खूप छान वाटलं. म्हणजे - - मला ती चटणी करायची. म्हणजे ती चटणी असं वाटते की मी प्रत्येक म्हणजे जे आपण अ - - असं क्रिस्पी टाईप वगैरे काहीतरी खातो. बाहेरला असू दे म्हणजे फास्ट फूड वगैरे पिझ्झ सारखे - - तर त्याच्यासोबत देखील खाली
चालेल, चालेल, ती तू पिझ्झा सॉस वर ला पाऊन पिझ्झा देखील बनवू शकतेस घरी आरामात. नुसता मार्केट मधून एक पिझ्झा बेस घेऊन आलीस. त्याच्यावरती चटणी टाकलीस कांदा, टमॅटो, चिरून टाकलीस कि झाला आपला पिझ्झा, तयार.
म्हणजे खूप छान चट मी मला ती चटणी खूप आवडली. स्पायसी वगैरे खूप छान मी सेम रेसिपी घरी ट्राय करेन. आणि मोमोज देखील करेन. आणि मी तुला फोटो देखील सेंड करेन, आणि त्याची टेस्ट देखील सांगेन, मी तुला.
हा तुला कसे वाटले ना मला नक्की सांग. आणि एक सिमपल रेसि कोल्ड कॉफीची, त्याला काय कर माहितय काय नुसतं कॉफी घे तुझ्याकडे जर फ्रॉ तर असेल ना फ्रॉथर, मिक्स करायच फ्रॉथर, तर त्या फ्रॉथर न फक हा अस फेटून घे की त्याला नुसत फेस यायला पाहिजे त्या कॉ फी ला आण त्या कॉफी तिला फेस आला की त्यात एक स्कूप आईसक्रीम, तीन चार आईसक्यूब, थोड दूध, आणि थोडस वरतून फ्रॉतींग टाकलीस ना तुझी घरात होम मेड, कोल्ड कॉफी, तयार होते.
ओके छान टन मी नक्की कोल्ड कॉफी, विथ मोमोज, नक्क की ट्राय करे खूप छान वाटली. ओके चालेल थँक यू मला रेसिपी सांगितल्याबद्दल माझी हलकी, फुलकी, भूक बघ हो हो. हलकी, फुलकी, भुक घालवल्याबद्दल थँक यू. ओके चालेल ठेऊ मी.
हो हो!